हॅलो लई वेळ केला हा येतोय
हा ना आगी प्रिपेरिंग कॉल येत हे का. झाड धुड चालू ये.
हम्म.
तुमच्यावर
स्वयंपाकच चाललाय सकाळी सकाळी रियाला दिलंय काढून इतक्या.
हा हा..
तिच्या स्कूल मध मिटिंग हे पण लय कंटाळा केलाय मी आता जायचं.
हा हा पण मग पहिलीच मिटिंग असेल ना ही.
नाही आता ही दुसरी हे बहुतेक ते काय गेलं तरी ते मुलांचेच गऱ्हाणे बसायचे ऐकत.
हा हा.
मुलं इतके डॅम्बेज झाले बाई काहीतरीच. डायरेक्ट इतकी कठीण मारामारी करी त्या का डायरेक्ट एकमेकाचे डोके पोडून ठेवी त्या.
बडच ला
हम्म.
अजून काय चाललं?
काही नाही नाळेगावला जायचा विचार आहे. चक्करच झाला नाही नाळेगावला मिस्टर जायले बार्ला जिल्ह्यात तशी
हा हा म रायन तुम्ही जाताय का?
हं चक्कर मारून यायचं आहे भुईमूग लावायला सुरुवात केली मी कालपासून दोन भरल्या झाल्या माझ्या काल
हा हा कसं लावलो ओ?
आगं काही ठिकाणी तीन तीन दाणे बसले काही ठिकाणी चार बसले. ते सेम अंतर नाही हे ना झाडाचं.
हम्म जसं बसल तसं लावून द्यायचं.
हुं तेच ना उडीद, मूग ही लावून द्याय चल म्हणलं मग परत पाऊस सांगितलाय दोन, तीन दिवस आणि लांब नाही झालं पाहिजे नाळेगावला जाणं हे गरजेचं आहे.
हा सगळच गरजेचं आहे.
हा ना.
हम्म.
पक्षी पण आलेले हे ना म सगळंस
हा, हा.
म्हणून आज माणूस हाय पण मंग शेवटी आपला फरकच ना जाण्या येण्याच.
हम्म. काही पक्षांच आहे ना का एवढं? डॉक्टर येत राहतोय. डॉक्टर त्यांचे फोन तसे चालूच
आण
म्हंटलं याव एखाद चक्कर मारून आस हे अं
आप्पा किती दिवस गेलेले?
काय म्हणती? त्यांना आता जाऊन उद्या आठ दिवस होतील. निघालेले आता परतीच्या प्रवासाला त्याना याला बालाजीला खूप वेळ लागला आता दर्शनाला.
हा का ते ऑनलाईन नव्हतं का त्याचं?
तास लागले. चवतीस नाही नाही कसं ऑनलाईन काचं काय उठले न गेले. नाही ग.
करायला पाहिजे होत ते ऑनलाईन केलेल आसल का म एवढं वेळ नाही जात.
हुं गाडीन गेलेले हे ना ते? बबलूची गाडी नेलेली हे ना? हुं.
बुकिंगचा फरक राहतो आओ म लवकर दर्शन होत.
बुकिंगच ना त्यांना फिरत फिरत जायच होत ना तुळजापूरला गेले जाताना दोन, तीन स्पॉट घेतले होते त्यांनी आता गाडी चालवी जाय च म्हल्यावर थकणार थांबणार तेच्यामुळ मंग लो च्या मागच नाही लागले म्हणून ते जायचं जायचं
हा, हा. म ते दोन तास लागो नाहीतर चौतीस तास लागो ना.
हा. आणि तिथं ते काल नेमके गेले तर ते फ्रीचं दर्शन नव्हते तेन्हला परवा.
हा हा
त्याच्यामुळे मग खूप असशी वेळ लागून घ्याल
हा ना
रूम भेटले नाही लवकर त्या रूम बसले सापडत दिवसभरामध्ये- ता्या तुम भेटला नाही.
हा हा.
दर्शनाला लागून गेले असते तर दर्शनहन गेले असते पण मग त्यांना असं वाटलं दर्शन झाल्यानंतर जोपायच..
हा
म्हणून रूम बसले गेत त्याच्यातला वेळ गेला त्यांचा..
हम्म हम्म चौकात जन ये ते.
हा.
चौघद जण गेले हो ते.
हा चौघच आहे.
हा हा.
ह कंटाळले ना काय आता आता लागले घरची ओढ पाऊस उघडेल.
हा. तेच ना आणखी दोन, तीन दिवस फिरून घ्यायला पाहिजे होता एवढं ला गेलेच होते ना..
नाही आता काय? प्रत्येकाला पडलंय आता घरी यायचंच म्ह दिवस गेले ना ग आठ आठ दिवस झाले ना आता उद्या आठ दिवस होते.
हम् हम हम
ते बाबाजीवररून आल्यावर तिकड याचं कोल्हापूरला जावं लागत.
हा अजंत करवारगंतना.
करत करत. शेव राहिले हे.
केरळला बीच नाही घेतला का त्यांनी
नाही नाही नाही घेतलं. तेच विचारत हो ते मी काल म्हटलं काय परत पुढं काही जायचा प्लॅन आहे का आता म्हण नाही नाही आता घरचाच प्लॅन आहे म्हणून. म्हणत घ्या हिंडून गेलेय तर. परत काम सुरु झाले का मग काही वेळ नाही.
एक तर म्हणात मी कुठे फिरती नाही काही नाही. तुम्ही आडव पण टाकाय
ह
ह
अगं नव्हती त्यांची इच्छा राण्याची त्यांचा त्यांचं काय म्हणणं झालं. जोडीनच जायचं. ता जाऊन आले मंडळ मला घेऊन जायचं मंडळ परत दोन तीन वर्षाचा गॅप द्यावास लागेल ना.
हां.
आणि आपल्या इकडचं काय कोणी निघत नाही. ये नाहीच म्हणत होते पण त्या माणसांनी ऐकलंच नाही ते मानूरच्या
हम् हा.
त्याच्या म्हणलं तो एक जण कॅन्सल झाला तेी सर आहे ना पिंपळगावची..
हा.
हम पिंपळगाच्या कॉलेज मध्ये येथ ह ते कॅन्सल झाले वेळेवर त्यांचा काही कार्यक्रम होत शाळेचा. मला जमणार नाही म
हम्म हम् हा हा.
गाडीचाही प्रश्न होताच आमच्या गाडीचे टायर जरा खराब आहे.
हा.
बहिणीचीच गाडी नेली मी
हम् हम हम. यंदा जायचं होतं.
हम्म.
चालू होत पण मग परत म्हणे मी जाऊन आलोक परत जोडीन जाणं होत नाही म्हणे. त्यापेक्षा थांबवून घेतलेलं बर.
त्यांचं नाहीच म्हणणं होतं पण म्हणलं जाऊ द्या आता या जाऊ जाऊ परत म्हणलं आपण
हा.
परत तिते मधी पद्मावतीचं मंदिर येताना गोल्डन टेम्प पल म्हणून नुसत सोण्याच मंदिर आहे त्यांनी व्हिडिओ टाकले होते. चाल स्टेटस ला.
हा हा.
म्हे छान आहे मंबतील लगण्यासारखं
आपलं हे नाही ना सुवर्ण मंदिर नही ना.
नही नही गोल्डन टेम्पल ते तिकडच ए काय? वेगळंचहेेते देवीचं मंदिरे वाटतं काहीतरी
हा हा अजून ति पद्म नाभन ला नाही केलेय का त्या
आ.
पद्मनाभन म्हणून एक
नही पद्मावतीचं हाय बाई मंदिर
नही हे पद्मनाभन म्हणून हे अ शेषनागाचं हे ये तिथं.
हा का?
खूप छान आहे सात मंदिर हे.
हम् हम.
ते काहीतरी उघडलेले नाही एक का दोनच मंदिर उघडलेले ते सोन्याच. आणि
अगं मग हे तेच असल नही त मग गोल्डन टेम्पल म्हणून लय मोठं हे त. ते त्या नंबर आहे का तुझा हे त्यांचा तुझ्याकडं.
नाही नाही माझ्याकडे नाही त्यांचा नंबर पण ते खूप छान आहे असं सात मंदिर आहे त्यातले ए. दो एक का दोनच उघडलेले आहे अजून पाच उघडलेले नाहीहे. आणि ते उघडायला हे ना त्याला काहीतरी हे मागता येते त्याच्यामुळे असं काहीतरी आहे त्याच श. हे कोरदा पत ते का काही नाही का मास्तातात ते काहीतरी राह त्याचा काहीतरी हे य तेे
काय आयड्या नाही बाई तिकडची पण मंग हे त्यांनी देश टेटसला ठेवले ना गोल्डन टेम्पल काहीतरी यकर मधी ते मंदिर खूप मोठए.
ते राहते तिथं बघायला. म्हणजे ते शेष नागाच्या फणीवर ते मंदिर असंय ते. शेष नागाच्या फणीवर ए आस काहीतरी ते.
हा ना तर
हा. म्हणजे ताईअन ते जायल होत आत्ता माग ना त्या सांगत होते्या.
हा का तिथंचहे का बालाजीच तिडस म त्यांना सांगावं लागल फोन करून
हा हा.
पुढये तो आस.
हा, आणि ते पण मोदी ज आयला होता तिथं ते याची, मंदिर हे राम मंदिराची स्थापना होती त्याच्या आधी.
हा, हा.
राम ण लक्ष्मण तिथं. वनवासाला वरून तिथं जातातथ काहीतरीच सांग त्याचंऽ. ते पण. तिथं पाहाला छान य असं गुहेेत ते.
हम्म,
आणी तिथं. काहीतरी आहेाय नाव नाही आठवते मला आत्ताचयलाच ताई त्या गाडीच पाहिलं ते.
खूप छान आहे ते ह्म
तिकडच्या आयडिया नाही आता ते काय करीत्या, काय माहिती, का मग सरळ निघून येव राहिले आता. कारण त्यांनी मला लोकेशन टाकेले आता इतक्यात तेच पाहत होते मी लाईव्ह ल. केशन टाकेल ते संध्याकाळी बहुतेक कोल्हापूरमध्ये पोहोचतील.
हां ना.
हम्म.
हम् ह
म्हनजे बालाजी देवानही बी दोन बायका करेली बाई.
मग?
त्यांना म्हटलं इतिहास विचारून घुस करून या म्हटलं न त काय बांनगडयऽ.
हम्, पर त इकडच्यांड दोन, दोन गाव साहे हो, आता यानला ई लागतील नाव
नाही, नाही मला पण त्या जेजुरीूला, म्हणजे विषय चालला होता काल म्हणलं किती वाजता हो
आह.
किती पु पुढं पुढं जाणार आहे का तर म्हणा, जेजुरीला जमल का जायला असे बाजूच्याना विचारत होते. म्हणलं नका, नका जेजूरीला काय जाऊ नका, माळसा घरीच य म्हणलंऽ.
हा,
भग काही पडू नका म्हणलं, जाताईल नंतर आपल्याला, पण मग ते खूपच अंतरऽ. ते रोटचा कुढे चिकठं होऊन जाईल तो, रोट ना.
हा, हा.
मग मण त्या बालाजी देवाची बायको कोल्हापूरला जाईल महालक्ष्मी देवी. राग, राग. म्हणलं का बर, म्हणा भाऊ तिकडे पद्मावतीचं मंदिर आहे, ती रा्या. चीच बायको होती, मग तिच्यामुळेच काय होईल असेल मग. म्हणून ती एवढी लांब जाऊन बसली म्हण, कोल्हापूरला.
अ, ह नीटवाना सगळं ऐकून या तिथलं, म्हणजे सांगायला चांगलं जाईल म्ह ना.
हा, ना, म्हणलं गेले ना पूर्ण हिस्ट्री, इतिहास मला पूर्ण पाहिजे म्हणलं, घरी आल्या ऐकायला. कशामुळं काय होईल?
ह,
बरं चालेल चल करू का बंद मग? घेते स्वयंपाक करूनग आता.
बर, जाऊ आपण हे पण.